आज, बर बरं झालं जेवण?
हो आत्ताच झालं. तुमचं?
झा करते, जेवण करत करतच कॉल केलाय.
अच्छा, काय केलेलं तुम्ही जेवायला?
आता काय वरण भात केलंय. दुपारची भाकरी भाजी आहे.
हां.
हम्म तू काय खांल?
ह् तुमची आजची दिनचर्या काय होती ते सांगा मला?
सकाळपासून?
हा.
काय सकाळी उठले? डबे मुलांना डबे वगैरे करून दिले.
अच्छा, शाळेत जातात का तुमच्या मुलं? उं.
एक सिक्सला आणि एक नाईनथला.
हा हा हा. हुं.
आणि मग नंत र पार्लरच करते ना होम सर्विस.
हू हू हू.
दोन हेअर कलर लावून आले.
अच्छा, हेअर कलर म्हणजे कुठला?
म्हणजे ना हे लॉरियल चा.
हा हा हा हा हा.
हू.
अजून काय काय करता तुम्ही पार्लर च्या कामामध्ये? हुं.
हम्म. कलरच परवडतं, कारण त्याच्यात जास्त हे नसतं मेहनत.
हो, बरोबर आहे.
हम्म.
आणि, त्याचे हे, केस किती लांब आहेत. त्याच्यानुसार रेट असतात का?
हो-हो, केसा नुसार.
अम्, अजून तुमचा एखादा छंद?
छंद काही नाही मला, हे मॅथ्स-मॅथ्स खूप आवडतात.
अरे बापरे, मॅच आवडत तुम्हाला?
हो, खूप.
सहसा कसा, कुणाला गणित येवढं आवडत नसत.
मला खूप, मी दहावीला पण तालुक्यात पहिली आहे. मॅथ्स् ला.
अरे वा अजून काय आवडतं?
हम्म, तुला काय आवटतं?
मला, मला वाचायला खूप आवडतं.
हो का चांगले मग, एम पी सी, यू पी सी करायला.
आपण अस, वाचायला म्हणजे अस इतिहास भूगोल पण आवडतं. आणि वेगळ्या-वेगळ्या गोष्टी पण, लहानपणापासून आमच्या शाळेमध्ये खूप मोठी लायब्ररी होती. मग अगोदर लहानपणापासून मी लायब्ररी लायब्ररी मध्ये जगायचे, तर तिथे ते वेगळेवेगळे चित्र असलेले पुस्तकं मला आवडायचे बघायला, तेव्हा वाचता पण येत नव्हत.
हम्म.
मोठे पुस्तक वाचायला लागल्या, मग त्या गोष्टी मला खूप आवडयला लागल्या वाचायला.
हा-हा-हा चांगल्याने वाचनाची आवड पाहिजे. नाहीत तर मुलांना हल्ली सगळं इंटरनेट वर मिळतं.
आणि त्याच्यानंतर, त्याच्यानंतर डान्स करायला पण आवडतं तो मला.
हो का, कोणता अस एखादा शिकलेली का तू डान्स? हो ना, कोणता एखादा शिकलेली का डान्स?
म्हणलं, तुला कोणता डान्स प्रकार येतो? हॅलो.
हॅलो. इतन माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो. डान्स करायला आवडत तो मला. तुमचा आवाज येत नाही मला?